हॅलो.
हॅलो मॅम. बोला, हो हो येतय बोला.
ना काय नाही, मला तुमच्याशी जरा तं दैनंदिन जीवन जे आपल कस म्हणजे, धावपळीत आहे, कीं काय, आरामदायी आहे. याच्याबद्दल थोडस बोलायचं होत.
हो मॅम. हा, हो हो. आहे. आहे. माझ्याकडे तुमच्यासाठी भर भरपूर वेळ आहे मॅम. तुमची माहिती खरतर दैनंदिन म्हनजे जीवनामध्ये जे काही तुम्हाला शेअर करायची ती मं, अं, न. नक्की शेअर करा.
ठीक आहे मॅम. मी पहिला माझं दैनंदिन जीवन, म्हणजे जे डेली रुटीन जे काय आहे? ते मी तुमच्याशी शेअर करते. मग तुमचं जे काही असेल.. तर. ते तुम्ही शेअर तर मॅम... मं, मी, ठीक सकाळी पाच वा उठते मॅम. म्हणजे ऍक्च्युली पाच तसं उठण्याचं रिझन आहे. हे आहे कीं, मी साडे पाच वाजता रोज जिमला जाते. म्हणजे तुम्हाला माहीतच आहे, मेंटली.. आनी फिजिकली फिट राहणं हे आजकालच्या जगात म्हणजे गरजेचंच आहे. तर.. तर मी त्यात कधी जिमला जात के... मग जिमला जायच्या अगोदर मी थोडस म्हणजे, व.. वर्क आउट करायच असं ते मग त्यासाठी आपल्याला थोडी एनर्जी वगैरे लागते, मं थोडेसे घरून ब्राय फ्रूट्स वले. मग तिथे गेल्यानंतर मी वर्क आऊट वैगरे करते. वर्क आऊट करून झाल्यानंतर मी घरी येते. घर आल्यानंतर मग थोडेसे प्रोटीन वैगरे घेते. मं त्यांनतर फ्रेश वैगरे व्हायचं. मग आमच्या शेजारील एक लहान लगा आहे. तो खूप फनी आहे. आम्ही.. म्हणजे.. त्याला खूप मानतो तो. दे तिला आमच्या घरी येतो, बसतो, खेळतो आम्ही त्याच्याशी. मं त्याच्यासोबत आमचा.... टाइम स्पेंड होतो थोडासा.
हा मॅडम हा
टाइम स्पेंड झाल्यानंतर मग मी फ्रेश होण्यासाठी जाते, मग फ्रेश होऊन वगैरे, मग त्यानंतर मग ब्रेकफास्ट मग मी माझं कस अ हेल्दी डायट असल्यामुळे मी अ म्हणजे असं बाहेरच काही जास्त घेत नाही. मग मी प्रेफर करते, घरातील जे काही असेल, चपाती भाजी पोळी. अ तू तूप लावलेलं वगैरे काही जे असेल ते म्हणजे आपल्या बॉडीसाठी चांगलं असतं तेच मी घेते, म्हणजे जेणेकरून आपली बॉडी सुदृढ राहावी, स्ट्रॉग राहावी, असं मग त्यानंतर ते घेतल्यानंतर मग मी बाहेर जाते. कामासाठी मग मी तिथून जाते मग तिथे गेल्यानंतर माझं जे काही काम असेल ते वगैरे करायचं मग लंच ब्रेक मध्ये लंच मग जे काही असेल ते सगळं फिनिशिंग झाल्यानंतर मी संध्याकाळी परत येते मग संध्याकाळी परत आल्यानंतर अ मी तुम्हाला अगोदरच तर मला खूप छान वाटत. आणि तो नाही दिसला तर मला असं, म्हणजे काहीतरी वेगळंच वाटतं मग. तो आल्याला मी पहिला त्याच्याकडे जाते किंवा तो माझ्याकडे येतो म मी असं बोलतोच खेळतो मग त्यानंतर आम्ही फ्रेश वगैरे होतो. मग थोडं इकड- तिकडे दिवाबत्ती, देवाला पाया वगैरे, पडाचं हे ते म्हणजे अस बे रुटीन युनिक असं काही नाही मला. थोडस पुस्तक वगैरे वाचायला खूप आवडत. मग मी पुस्तक वगैरे कधीतरी ते म्हणज हस्टॉरिक पुस्तक म्हणजे जस की त्यामध्ये आपल्या महाराजांचा इतिहास वगैरे जे काही असल तर ते मला जाणून घ्यायला आवडत. तर मग माझ्याकडे काय? त्या टाइमला पुस्तके वगैरे अव्लेबल त्या त्या टाइम ला पुस्तके, वैगैरे अवलेबल नसतील, तर मग आपलं नेट आहे, युट्यूब आहे, मोबाईल आहे, आपल्या हातात तर मग त्यावर मी व्हिडिओज, वगैरे बघते मग सोशल मीडिया वर थोडस ऍप, वगैरे युज करते, बघते म्हणजे हे ते अस सगळं मस बेसिक आहे मग त्या नंतर तर मग, घरी जर असं मदत वगैरे करायची मग काय असेल ते आपलं डिनर म्हणजे जेवण करायचं. ग त्यानंतर मग थोड इकडे तिकडे फिरून वगैरे मग रेस्ट करायचा आणि मग त्यानंतर म्हणजे जे काही असेल ते दुसऱ्या दिवशी त्या नंतर मग थोडे इकडे- तिकडे फिरून वैगेरे, ते म्हणजे स्टार्ट जस हे बेसिक रुटीन आहे, म्हणजे मी माझ्या म्हणजे दैनंदिन जीवनामध्ये म्हणजे फट म्हणजे प्रायरिटी त माझ्या जिम साठी देते म्हणजे प्रायोरिटी आधी मी माझ्या जिम साठी देते. म्हणजे तुम्हाला माहीत आहे, आपण जस म्हणजे फिजिकली फिट राहू तस आपण मेंटली फिट राहू शकतो. ते दैनंदिन जीवन जे काय आहे ते मी जाणून घ्यायला उत्सुक आहे. तर तुम्ही मला खुप
हा मॅडॅम म्हणजे तुम्ही तुमचं जे काही जीवन माझ्या शेअर केलं ते मला खूप ऐकून खूप छान वाटलं म्हणजे तुमची जी अ जिम जिम वगैरे जाता तुम्ही तुम्ही तुमचे जीवन जे माझ्या शी शेअर केलं, तुमच्या तब्यतीची म्हणजे तुमच्या आरोग्याची खूप छान प्रकारे काळजी घेता आणि नक्कीच तुमचं शरीर कायम सदृढ राहू हीच माझी इच्छा आणि तुम्ही जे तुमचा म्हणजे तुमच्या शेजारचा जो मुलगा नक्की तुमचे शिरीर कायम सुद्धरुड रहो, हीच माझी इच्छा किंवा तुमच्या ते तुम्हाला खूप छान वाटत तु खूप छान असल असे मला नक्की वाटत मॅम आणि तुमच्या घरात जे म्हणजे छान छान पदार्थ असतात जे पौष्टिक तुम्ही अन्न खाता हे ऐकून सुद्धा खूप मला छान वाटलं तसंच मी माझे सुद्धा तुम्हाला काही म्हणजे शेअर करते म्हणजे माझं काही छान- छान पदार्थ असतात जे पौष्टिक तुम्ही अन्न खाता हे ऐकून सुद्धा खुप मला छान वाटलं तसंच थोडंस मी तुम्हाला माझं दैनंदिन रुटीनच शेअर करते मी काही तुमच्यासारखं जिम वगैरे नाही लागत. कारण का माझं जे काही काम असत ते जिमच्या वर असतं. जे सकाळपसून म्हणजे तुम्ही कस सिंगल आहे. मी माझं लग्न कारण का माझे जे काही काम असत ते जिम च्या वर असत सकाळ पासून तुम्ही कस सिंगल आहे, माझे लग्न झाले आहे मला ऐक छोटासा मुलगा आहे. क् मॅम आणि मला सुद्धा एक छोटासा मुलगा आहे त्यामुळे माझ जे काही जीम आहे ते दिवसभर चालू अस. ते जिम कधीच ज्या वेळे संध्याकाळी झोप येईल ना त्या बंद होत चल पध आहे व्यायाम कर ज तस माझं रुटीन आहे.
नाही होय असे तू बरोबर आहे असू शकतय म्हणजे एखादा मला माहित आहे घरी जर लहान मुलगा असेल तर पण जिमला जायची गरजच नाही त्याच्यामुळेच आपल्या पोर हा जीम होऊ.
तुमच्या आरोग्याची काळजी घेत तशीच मी माझ्या आरोग्याची काम काळजी घेते मॅम म्हणजे माझा एवढच व्यायाम होतो पण मी नक्की म्हणजे रोज न चु न चक मी एक ग्लास कोमट पाणी पिते कारण का जे काही आपल्या अ शरीरात जे काही म्हणजे जे काही टॉक्सिन्स म्हणजे जे काही घाण असते किंवा आपले म्हणजे जे काही बॅक्टेरिया निर्माण झालेला असते वन ग्लास एक म्हणजे आपण बारीक असो किंवा जाड असो एक ग्लास कोमट पाणी अ शरीराला आपल्या आवश्यक आहे त्यामुळे जे काय आपल्याला म्हणजे घाण वगैरे आपल्या शरीरातच असते ना सकाळी आपलं पोट वगैरे साफ होण्यासाठी आपल्याला पित्ताचे त्रास सुद्धा कमी होण्यासाठी किंवा लिंबू पाणी सुद्धा आपण म्हणजे लिंबू लिंबू पाणी सोसत असते एकेकांच शरीराचं कसं असतं. लिंबू म्हणजे लगेच मॅच करून घेत नाही शरीर त्यामुळे आपण फक्त एक ग्लास जरी रोज कोमट पाणी पिलं तरी पुरेच आहे कारण म्हणजे आपल्या पित्त वगैरे होत नाही म्हणून मी रोज न चुकता एक ग्लास कोमट पाणी नियमितपणे पिते आणि हे मी मी सुद्धा आधी लग्नाच्या आ जिमला जातो त्यामुळे मला ह्या सगळ्या माहिती आहेत गोष्टी म्हणजे मी न चुकता एक ग्लास पाणी पिते आणि ज्या वेळेला आपण अंघोळ करत असतो सकाळी मी तुम्हाला माहिती सांगते म ज्यावेळेला अंघोळ करत असतो त्यावेळे आपण थोडस म्हणजे मिठाच्या पपाण्यान अंघोळ करायची जेणेकरून